हॅलो हां नमस्ते मॅडम
नमस्ते बोला
हा कुठून बोलताय मॅडम तुम्ही
सर इथे पर्सनल माहिती इन्फॉर्मेशन द्यायची नाय ये इकडे
नाय नाय ते तर आहे पण काहीतरी बोलायचं म्हणून म्हणजे त्या हिशोबाने काहीतरी विषय निघतो. असं असं दुसरं काय नाय ह नाय तर तुम्हीच सांगा काय तरी तुमच्या इंटरेस्ट वरती बोलू आपण तुमच काय आवड हा म्हणजे कुठल्या विषयावर बोलायचंय काय असं हॅलो
हा माझा आवाज येतोय का तुम्हाला ऐकायला
हों हों हों आवाज येतोय.
हां हां.
हां तुम्ही तुम्ही तुमचा आवडीचा विषय सांगा म्हंटला आपण काहीतरी बोलू असं-
हुं हुं
नाय आता कसं मुलांच कंस मोबाईलच ह्या वा वापर जास्त वाढलेला आहे नां त्या विषयावरतीच बोलूया आपण मंग.
हों हों चालेल चालेल.
हुं हूं
हे आता हे- हां कोरोना नंतरच हे जास्त वाढलेलंय. खर तर मोबाईल म्हणजे मुलांसाठी विशेष करून कारण- शाळा ऑनलाईन असल्यामुळे आं नाईलाज- झाले लहान लाहान मुलांना मोबाईल द्यावा लागला. आणि आणि त्यामुळे त्यांना त्या मोबाईलची सवय पडली. आणि- त्या त्यानंतर त्यांच्याकडून मोबाईल पुन्हा घ्यायचा प्रयत्न केला- पण मुलांच्या सोबतच हायना एँकच्युली मुलांपेक्षा जास्- त शाळावाल्यांच्या सवयी बिघडल्या शिक्षकांच्या.
शिक्षकांच खरंच आहे.
कारण की त्यांनी शाळेचे ग्रुप बनवले आणि ते प्रत्येक होमवर्क- ते व्हॉट्सअप वरती देणार, प्रत्येक सूचना ते व्हॉट्सअप वरती देणार. आपल्याकडे आपल्या वेळेला शाळेत सूचना यायची शिपाई घेऊन यायचा. किंवा नोटीस बोर्ड वरती राहायची आता यांना रात्रीत रात्र- उद्या काय करायचंय याची सूचना रात्री नऊ वाजेला व्हॉट्सअप वरती येते. हां हो -हो -होमवर्क व्हॉट्सअप वरती येतो नोट्स व्हा- व्हॉट्सअप वरती येतात तर ते कोरोनानं- तर मुलांकडून फोन घ्यायचा जरी प्रयत्न केला तर मुलं म्हणतात- की आम्हाला मग मेसेजच कळत नाही, आम्हाला अभ्यास करायला प्रॉब्लेम येतो. आण आणि शाळेत जाऊन जर तक्रार केली की हे मुलं मोबाईल वाप- करतात शाळेचे शिक्षक सांगतात तुम्ही त्यांना मोबाईल देऊ नका. पण पण शाळेस- शाळेचे शिक्षक स्वतःच त्याच्यावरती मेसेज आणि नोट्स आणि होमवर्क पाठवतात.
पाठवतातून आणि आता कसं म्हणजे शाळेत पण हा बोला-
माझ्या मुलांचं कोरोनाच्या आधी त्यांचं म्हणजे परफॉर्मन्स चांगला होता. आणि त्यांना एकदम डिसिप्लन ठेवलं होत पण त्यानंतर त्यां- च्या हातात मोबाईल गेला तर त्यांचा- परफॉर्मन्स डाऊन आला आणि तो डाऊन आला तर तो त्यानंतर वर गेलाच नाही म्हणजे-
गेलाच-
जास्त डाऊन जास्त डाऊन नायी ते नव्वद मिळत होते तर ऐंशी मिळायला लागले त्यांना. अस आण आणि त्यांना त्यानंतर मोबाईलची सवय- पडली कारण ते त्याच्यातून बाहेर आलेच नाय म्हणजे ते त्याच्यात लक्ष असतं आपलं की काही गेम खेळत नाही किंवा दुसरं काही हे नाही त तरी पण शेव- त्याची त्यांना सवय पडली नां. शिवाय राहू शकत नाही आं आणि ते सरळच- सरळ सांगतात आम्हाला मग ह्याच्यात मेसेज- कळत नाय, अभ्यास होत नाही याच्यावर नोट्स दिले, याच्यात विचारायच, याच्यात काय-
याचत काय हों हों हों
आणि ते करता करता ते बोर झाले ते इकडे तिकडे युट्यूब वगैरे बघतातच शेवटी आपण किती केलं
बघताच हो हो दादा थोडा पाच मिनिटं बघतो पाच दोन मिनिटं बघ तो असं करून करून त्यांचा ते कसा अर्धा तास एक तास कधी होतो त्यांना स्वतःला पण कळत नाही आणि आपण म्हणतो मुला अभ्यास करतायत मोबाईल वरती असं हे होऊन जातात ऍक्च्युली
ला घेतो तर एखादी गोष्ट स्क्रोल जरी करायची असे तर शोधाय दोन मिनिटांचं काम असतं पण कुठं अर्धा तास आणि तास जात शोधण्यातच. ह ते ते कळत ते सापडल्यानंतर त्याच्यावरती अजून टाईम अ वेस्ट करत नते तर मरणारच आहे पुन्हा.
हो हो हो.
आणि आणि दुसरा दुष्परिणाम असा क त्याच्यावर ज सर्च केलं तेच पुन्हा मग येतं राहत बर. हा सजेशन म्हणे मुलं चुकून जर त्यांनी एखाद चुकीची गोष्ट जर सर्च केली तर त्यांना पुन्हा म्हणजे तेचं सगळ रेकमेंड होत राहत. त्याच्यातून बाहेर यायला रस्ताच नाही.
हो हो बरोबर आहे. ते तर आहेच पण आताच तर शाळेमध्ये कंप्लेंट करून पण काही उपयोग होत नाही आता सर म्हणतात टेक्नॉलॉजी अशीच आहे मुलांना पण त्याच्यातनं समजत वगैरे असं होऊन जातं ना. त्याच्यामुळे शाळे शिक्षण पण आपण जास्त काही बोलू शक त नाही आपण असं होत ते.
नाही आणि के हो हो उलट मी तर असं खूप वेळेस बघित ना त्यांना म्हणजे त्यांना जर कंप्लेंट केली ना तर तेच उलट आपल्याला रागवतात. कि आपण मोबाईल घयच मोबाईल ते ते स्वतःच होम वर्क त्याच्यावरती का पाठवतात हे आहे ना आणि तू रिवार्स शिक्षकांचा वर्किंग पिरियड कितीये सकाळी नऊ पासून आठ पासून दुपारी चार परीयंत मॅक्स टू मॅक्स पाच वाजेपर्यंत आणि तेच त्यांच्या क्लास टीचर असते ती रात्री नऊ वाजेला दुसऱ्या दिवसाची नोटीस व्हाट्सअँप वरती कशी काय पाठवते.
पाठवतात बरोबर आहे हो हो.
कारण की जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा तुम्ही मुलाना दोन दिवस आधी इन्फॉर्मेशन वर नवाल शाळेतच द्यायचे ना नोटीस वगैरे जे पण असेल ते. मग शिक्षकांनी स्वतः आधी डिसिप्लिन व्हायला पाहिजे ना.
पाहिजे नाही खरंच आहे हो हो बरोबर आहे.
आणि एक आहे की प्रत्येक जनरेशन पुढे हे अस्या वर्गाचं काही ना काही नवीन शाळजी येतचं. हे आता आपल्या आई वडिलांच्या वेळेला तेव्हा रेडिओ होता, किंवा टेप रेकॉर्डर होता, किंवा सिनेमा थेटर म्हणजे तेव्हा नवीन नवीन म्हणजे ग्रो व्हायला सुरुवात झाली होती आपल्या जनरेशन मध्ये नंतर टीव्ही म्हणायची लोक अरे टीव्ही आली कि बापास घडली.
हो हो बरोबर आहे.
आता आता आता टीव्ही तर नॉ र्मल झालंय टीव्हीचं नाव कोणच घेत नाही आता ह्या जनरेशन साठी मोबाईल आहे.
मोबाईल आहे खरंच आहे.
आता याच्या पुढच्या जनरेशनसाठी अजून याच काहीतरी नेक्स्ट वर्जन येईल पण मग.
हं हा नाही आता कस काही स्कूलमध्ये असं कस आयपॅड सुद्धा म्हणजे प्रोव्हाइड केलं जात म्हणजे त्याच्यामध्ये सगळा अभ्यास डीजी डिजिटल स्कूल होऊन जात आज काल आता त्याच्यामुळे सगळंच त्याच्यावरतीच अभ्यास चाललेला आहे सध्या बघायला गेलं तर. ह्या इंटरनॅशनल स्कूल वगैरे आल्यात त्याच्यामध्ये पण सगळं डिजिटलचच त्यांचं सगळं अ पोर्शन कंप्लीट केला जातो सगळं या गोष्टी.
म्हणजे ऍडव्हान्स सगळं ऍडव्हान्स म शिक्षकची मेहनत आता कमी होत चाललेली आहे आणि मुलांना जास्त प्रेशराईज केलेलं जात असं झालं आता.
त्यांना काय नाही शिक्षकाला काय शाळेमध्ये एक विषय जास्ते अस दुसरं दोन विषय तर आणि त्या आणि तेच दोन वर्ग म्हणजे तोच सिलेबस दर वर्षी तर त्यांना काय त्या त्या सब्जेक्टच्या त्या त्या वर्गाच्या तेवढ्या फाय डीोअर करून ठेवायचे आणि नंतर ब मुलांना सेंड करायच्या टायमा टायमावरती म्हणजे त्यांना नवीन काही फळ्यावर लिहायला नको. मुलांना नोट्स द्यायला नको मुलांच्या नोट्स चेक करायला नको. का नाही त्यांना सोपं झालं, फौरवड केलं की झालं.
हो हो.
त्यां त्यांची सोय झाली ती खर तर आणि काही मुलाचा प्रफॉर्मन्स असतलकांना बोलायचं टीच्या नाव
हो बरोबर आहे. ते तर आहेच. आता शिक्षण पद्धती पण जरा अससं बदलत बदलत चाललेली आहे. सगळी मुलांचे प्रोजेक्ट कुठे ते सगळं मुलांपेक्षा आई वडिलांना जास्त करावे लागतात असं झाले.
हम् हम ह. हा अ ना ही जनरेशन तर अशी होती की म्हणजे लहानपणी प्र अभ्यास केला आणि आता मुलांच्या वेळेला पण पुन्हा स्वतःच अभ्यास कचा असं.
हो हो खरंच आहे. आई म्हणजे मुलांसोबत आई वडिलांचा पण अभ्यास होतो रोजचा कारण त्यांना पण अभ्यास करणं गरजेचंच ऍक्च्युअली तसं झालं कारण मुलांना शिकवायचं. त्यांना पण आधी स्वतः प्रिपेअर राहायलाच लागत असं झालंय
हे सत्तरऐंशीच्या दशकाला आलेली जी पिढी आहे. त्यांना लहानपण लहानपणीतून शिक्षकांचं बोलणं झालं आणि आता मोठे झाले. अ पीटीएम ला जा मुलांच्या प्रतीचं शिक्षणाची बवी
हम्म हम् बरोबर आहे. अ. अठीक
काय
आता असं म्हणजे दहावीच्या हो दहावीच्या तर दहावीचा पोर्शन म्हणून असा म्हणजे आता बोर्ड चेंज होतोय. सगळं बरचस काय काय चालू आहे. शाळांमध्ये पण असं दहावीच्या बदली अकरावी बोर्ड वगैरे काय करायचं चालो. चालू होत म्हणजे असं काही चाललं होत म्हणे हम्म.
हे नुसते न्यूज येत राहतात दरवर्षी येत राहतात. पहिले तर किती वर्ष राह ऐ एकत होतो की चौथी आठवी आणि बारावी बोर्ड करणार हाशी खर्च.
करणार हो, हो, हो, हो.
तर ते अजूनही झालं की. आणि अकरावी बोर्ड करून काय करणार दहावी बारावी हायच ना ऑलरेडी. आणि हे नुसतं बड चेंज चेंज करून काहीच होणार नाही ना. जे चाल जे आहे. मग जे आहे. ते खूप उत्तम आहे. फक्त त्याची जी अंमलबजावणी व्यवस्थित करा. इतकंच आहे कारण फक्त गेल ती अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. त्याच्या त्रुटी आहेत आणि मग त्यांच्यापासून पळ काढण्यासाठी मुगच मग आठवी बॉर्ड करू आणि अकरावी बॉर्ड ला काही अर्थ नाही आकामी बोर्ड करून जर पेपर कच
पेपर फुटीचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे एक्झामच वगैरे असं ते पण खूप वाढलेलं आहे तसं
पेपर लिकच होत असतील तर कुठे ब काहीतरी ते दहावी असो बारावी असो किंवा अकडमी बोर्ड असो काही येतो. त्यातवरती काही हायच नाही ना हे मागच्या जनरेशनच्या वेळेला होते की दाबीवरती नोकऱ्या लागायच्या का एका बार म्हणे काही कहीित्रक होत की चला आर्मी मध्ये जायची. आयटी किंवा बीएड करणार बीएड वरती लगेच नोकरी लागणार आयटीआय आयटी केली की नोकरी लाग आता ते कोर्स आहे प त्या कोर्स ची जे व्हॅलिडिटी म्हणजे त्या कोर्सची उपयुक्तच राहिली नाही ना आणि कोण खत पण नाही आणि केलेल्याना पण विचारत पण नाही आम्ही बाारंवरती शिक्ष नाही बर्ड काढ जरीाक